हा बोला काय बोलत होते.
अरे तुला रेल्वे चे याच्या तिकडे इकडे कुठे पण गेल तरी कॉम्प्युटर हे आहेच ना मग पूर्ण करून घ्यायचा ना.
आरती आहे सरलचं.
मग गव्हर्नमेंटच्या कोणत्या याला लागल तु पहिले त्याचे स्ह लागतील.
या मा सव का.
हम्म.
अ सॉरी कॉम्प्युटर क्लासेस होता.
मग.
या मी सी आय टीचे पहिले विचारतील केलेले का सर्टिफिकेट आहे का?
कोणतं जाऊ कोणतं सांगितलं होतं तुम्ही?
अकराळे.
एक मिनट.
हम्म
एमआयडीसी आहे ना ती?
हा.
एक मिनिट.
हां.
सांगली भरपूर मोठी पण झालेली येणारे आता म्हणजे. चांगली आहे तिथं मोठी पण झाली आहे आता.
हो का. हो का.
रिझून देऊन बघायचं एखादं दिस.
तेस बघतोय एक मिविंट.
हम्म बघ ना.
आयटीय वगैरे चालत असते ना जिड.
हा आयटचे बेसवर्लीस हा सर्वच चालताना.
ह काही इंटरव्ह्यू होतो का.
मग इंटरव्ह्यू होतो ना आधी रिझ्यूम द्यायचा मग. बोलवता.
अ कोणत्या किती वर्षापासून कंपनी आहे का.
ती का. ती आता झाली अरे पाच सहा वर्ष किंवा सहा सात वर्ष झाले असतील.
हो का.
हम्म जास्तीत जास्त. आठ नऊ वर्ष बस पण मग चांगलं हे तिथलं. पेमेंट वगैरे सर्व चांगलं आहे.
ह का एक मिनिटां ना आणिकडे तर पाहून आले बाहेर.
हा ठीक आहे ते. डो
हॅलो.
बारीक बारीक कापून न्यायची रे
हॅलो.
तिचा तिकडं चालू आहे वाटत.
कण आणला.
हाय एक्स वाय झेड एक्स वाय झेड आहे.
हा हं हं. अ हं हं मग आता बोल थोडा वेळ तूच.
हा हा.
हम्म. एवढं कर कम्प्लीट मग वाटलंच तर नंतर कर ना.
हम्म.
किती झाले आपले आता?
हा ह तिसरा का चौथा चालूय.
तिसरं चौथं असेल बहुतेक ना माझ्या अंदाजा
हा चौथ हा अर्धा तास नंतर चौथा बरोबर.
हम्म.
चांगल्या झाडीवर.
चहा.
म बाग बघत मी ओळखत नाही मी यायले बाहेर.
हा हा.
काय बाघ वगैरे हाय बाघ वगैरे काय प्रोसेस सांगशील बागाची.
बागाची प्रोसेस.
हम्म.
थोडीशी याच्यात सांगते ना डिटेल मध्ये नाई सांगत.
हं बर.
अम्म. बाग छाट अ छाटल्यानंतर दहा किंवा अकरा दिवसांनी फुटतो हं.
म्हणजे ते झाडं डायरेक्ट मोठ्या आणून लावली होती का?
अ हं हं नाही रे मग आता फक्त बागाची छाट मी पासून सांगतेय ना पूर्ण लावायपासून नाही सांगत ना हम्म. छाटल्यावर दहा किंवा अकरा दिव अकरा दिवसांनी फुटतो ना. माल घेऊन मग छाटल्यानंतर त्याला पेस्ट लागता.
ह.
हं तेच लावल्यानंतर म आ दोन तीन दिवसांनी किंवा म पाच सहा दिवसांनी त्याला हे करता. वलांडी बुड धुता त्याला मिलीबाग साठी हा आपलं नो आणणे. आणि मग चूना मोरचूद मारता काडीला.
हे कोण हा आणि बागी.
मग फुटाय लागल्यावरती अ म हे तेय टिलटा आणि अ झासपा टाकता किंवा मग टिलटा आणि कुमाण टाकता हं.
हां.
थोडंसं थांबून धरण्यासाठी म्हणजे घर घर जाऊन धरण्यासाठी. मग त्याला हम. नंतर झिरो बावन चौतीस एखादा डायमो घेवून घडांसाठी अ पोषक टाकून थोडे घर मोठे होता मग ते टाकून घर मोठे होता ना.
हां.
मग नंतर परत मग एखांद मग हे टाकायचं अम. एखाद सिविड किंवा मग पोषक टाकून परत ते घड म हे करन चांगले करायचे. मग ते झालं घड चांगले निघाले का मग पंधरा किंवा सोळाव्या दिवशी त्याची फेल काढाय त्यज्या काडीला घ काडीला घड नसला का फुटीला ते काढून टाकायचं आणि ज्याला घड असतील तेच ठेवायचे काडीवरती फक्त एक किंवा दोन घर ठेवायचे जास्त ठेवायचे नाही.
हा.
मग नंतर त्याचे डिपिंग वगैरे होता मग फ्लावर ते मधे येत रान मग थिनिंग वगैरे त अशी प्रोसेस असते पुढची.
हो का.
नंतर चार किंवा पाच चार साडे चार किंवा पाच महिन्यांनी पिकत मग ते. हम्म विकण्यासाठी तयार होतो.
अ तुम्ही म्हणताय ना हे पाच कॉल होतील.
हम्म.
पाच कॉल हे झाल्यानंतर तुम्हाला अजून पाच कॉल येतील अशी तीस कॉल राहतील तीस तरी कॉल पूर्ण कराव लागते तुम्हाला.
हा आता वीस झाले. वीस नाही झालेले अजून.
जव होतील बा एवढे पाच सतरा अठरा झाले असते हे नाही सॉरी एकोणावीस झाले असते बघा.
अ नाही ना. माझा हा सतरावा कॉल चालू आहे आता. अजून बारा आयेत बारा तेरा कॉल असतील.
हा का.
हम्म.
नाही बघ.
ताईंना पण केला होता एक पण दुसरं होत नव्हता. म आता तुला झाले पटपट तर मग घेतले करून तुलाच.
कारण की मरा टास्कच येल नाही अजून म्हणून म असं असंल.
हाव का.
हो.
हा मग असचं काय तरी असल आरे दाजींनंच्या याला पण केला त्यांना आणि ताईच्या याला सेम ला लागतय म्हणजे कॉल होतच नाही. आणि तुझ्या याला आणि नाणीच्या याला फास्ट मध्ये झाले. त्या दोघांना एक एकच कॉल झालाय आ.
हा का.
हम्म.
नाही त्यनला टास्क यायले ना वाटतं दोघांना पण.
हा हा.
मग ते आहे ना आधी फोन लावून लावून त्यांची पूर्ण केली असतील ना म्हणून तुमचे कोण म्हणे येईल.
पण ताईंना पण आलेले कॉल्स मग टास्क.
ताई कोण ओ नका सांगू जावू द्या.
अ हं.
हम.
तुमच्या आत्या.
हा का.
हम्म.
ती हसते पाय कशी अ हं हं.
कोण अ हं.
म बईन
हम्म हम.
हम्म.
तिला समजल असल काहीतरी म्हणती मावशी मिशील.
बँड्या वगैरे हाय का नाही.
नाही ना घेऊन ये ना हम हम्म.
एकडं यायचं वावरात घुसायचं आणि जेवढ्या लागल तेवढ्या खुडयच्या आणि घेऊन जायचं. हम्म कारण हाच फायदाय हा. हात खाजायले कोणी रिकामा नाही वाटलंस तर टाइम खुटायले मला बोल तुम्ही वापरतात आमही पूढून घेऊन येईन.
बरं बर चाललं चाललं.
हम्म.
चाललं ना बोलवलं ना तुला.
हा म पाय ना आता मायना म यावी अ बावीन काल बोलायच आण काली हे करायचं.
हा नाही रे बोलवल ना.
काय साखर बिकर जास्त टाका म्हतजी गॉड होईल.
बर बर नानीचा कॉल झालाय का?
हा झालंय ना आता किती य एक मिनिटं राहिलाय ना किती.
तू बोलणारयं का आता पुढच्या कॉलवर.
हा कर झालं तर देतो त्याच्याकडं.
हा चालल मग मी लगेच करते हा.
हा आधी हात उपर न देता अम.
हा झालंय. हा झाला का मंग वाटलच ते एखादा कॉल तिच्याकड दे.
हां.
सोबत बोलते ह.
हो.
दुपार पासून फोन लावायले दुपार पासून.
काय म्हणतिया.
अं.
काय म्हणच्याल.
फोन चार्जिंगला लावायचाय त्यांनी चार्जिंगचं बटनच लावलं नाही. त्यांचा चाललाय फोन चार्जिंग नाही झाला चार्जिंग नाही झाला.
हाय का बर झाले दहा मिनटं.
हम्म.